किती झालेत कॉल तुझं-
तबा विशवा
बावीस-
अ एका फ्रेंडच्या फोन मध्ये घेतलेलो आप काल त्याला दोन लावल आता कॉल.
ह.
तुला लावलो असा. बोलतो.
भारी काम आहे बग तुझं
काय भारी वीस करू कसं काय तीस केलात कंप्लीट रे बाबा. आधी सुरुवातला लयी मोठा टास्क वाटत होत आता- आता एवढं काय वाटत नाही ते आधी जास्त वाटत होतं सारखं मला यालय प्लीज कंप्लीट टेस्ट फस्ट म्हणजे ते वॅलिडेशनच रात्री करायला पाहिजे मग ते
कर की म
अरे खर म्हणजे टेस्ट फेल झाले तर पुढचा टास्क येणार नाइ अठरा वीस पैकी अठरा तर करेक्ट पाहिजे.
होय
टेन्शन आलंय मला त्याच होईल का नाही.
ह आईला एवढं बीसीए कमप्लीट झालं बीन टेन्शनच नं त्याचं टेन्शन घ्यालीस व्हय तू.
मग फेल झालं तर पुढच टास्कच येत नाही बंद होतय. चल म्ह हा बघ तेच तसच झालत टास्क फेल झाल तर अनं ती बोली त्यानंतर तिला पुढचे टास्कच आले नाइत तर बघ आता परत मधी स्पीकरवर असं झालतं.
ते इथन हे बंद करताना होतय ते तसं स्क्रीन बंद केलो मी हा
पॉवर बटन दाबले की होते काय तस माझ फ्रेंडच मगाशी तस झालं. तो जेव्हा अस केला की नाही आवाज एकदम स्पीकरवर पडला आवाज जोरात आला
हा हा हा. तेच की.
अनिता
आणि काय निवांत जातं काय करायचं
निवांत.
होय काय पाऊस पण नाही रोपो पण खपूनत काम पण नाही चालू
अवघड आहे आता होईल कि चालू पाऊस या आता हळूहळू सुरुवात होतेया बघ पावसाची
होईल की आता तोपर्यंत इकड ऍडमिशनच चालू होतय ऍडमिशन काय करायला नको ते आता ती कसं झालय देव पण परीक्षा घ्याय लागलाय माझी सगळीकडन अडकून घ्यायची बस पाळी झाल्याय आता काय सांगायचे
म्हणजे हा काय क्लि अर पहातच नाही आहे अ माझं पण लेई तस बोन झालं. म्हणजे एक डोक्यात असल हा ठीक आहे ऍडमिशन आपल्याला काय पण करून करायचंच. एक गोष्ट डोक्यात सॉर्ट आहे हा इथं ऍडमिसशन पण नाही दुस जॉबचं बघायचं ते पण नाही काय म्हणजे कायच क्लिअर नाही आहे असं झालंय.
त्यामुळे तर लय ताप झाला डोक्याला एखादं क्लिअर असले की नाही बाबा हा त्या मार्गाने किती पण डबर असली तरी मग जाता येते हो. पण मार्ग क्लिअर नाही त्याला आता काय करायचं सगळेच अवगड झालये. असं कंडिशन झालंय.
परवा बगीतला हे म्हटलं वेटलॉस एवढं कस? काय होतंय तुझ जेवत नाहीस काय तू?
नाही व्यवस्थित डायटच की फॉलो करतो आता तुला खरं सांगायचं म्हणजे की नाही आपलं शे एवढ दिवशी वडाखाल्ला माहितय आहे का आपण सगळेजण
हा.
त्याच्यानंतर एक दिवस सुद्धा नाष्टता केला नाही वर मी
बघ बघ किती कंट्रोलय स्वतावर सेल्फ कंट्रोल तुझ्यात हाय सोडली.
आ. सकाळ बंद केलो की नाही ते बंदच केलय मग गोव्यात दोन दिवस जे जेवलो की नाही ते तेवढंच नाहीतर दुसरं
घरातलं जेवण तर पोटभर जेवतोस का नाही.
थोडं कमी केलोय.
म. म्हणून बारीक झालेयस आम्ही बघ आहेतस आणि नेक्स्ट टाइम वाढून दिस तर कमी काय होणार नाही.
बोघुया तर म्हंटलं किती म्हणजे असं मनात ठरवलेल आता काय हवं आता कंट्रोल किती तू ते बोघ्या तर म्हटलंय कारण
उगच काय पर्सनॅलिटीला हाईट ला सुटत नाही एवढं बारीक चांगलं वाटत नाही रे.
काय सांगालाय.
तुझी पर्सनलिटीला तुझ जरा वजन पाहिजे नाही तर मग काय नाही अस पुस दिसते ते मानुस.
करणार थोडं पहिला कमी करून थोडंफार हे करायचं म्हंटलं.
कमी करायच आहे तर आम्हाला कमी करायला पाहिजे तर आम्ही कर ना. थोड्या दिवस झा अस वर्कआउट करायच आणि परत बंद करतय असलं करायला की. या आठवदभर व्यवस्थित केलं काय जरा व्यवस्थित वाटलं. आ जरा कमी व्हायलय फॅट मस्त वाटायलय.
ह मलाच वाटत ना गर मी बारीक लावली ती तुला म्हटलं माहितीेये मगाशी ते हिच्याकडून घेतलो नंबर ती हे गावातले आहे की नाही.
म तेच सागालंय बारी आता जेव्हा आपण कॉलेजला भेटलो वगैर म्हणजे शेवटायला ट्रेकिंगला आलतास तेव्हा पण बारीक झालत म्हणल. त्याच्यापेक्षा आणि आता बारीक झाले फोटो बग क्की जरा. ट्रेकिंग वाला फोटो बघायचा होता ना तंवर.
ह. बघ्या म्हंटलं कंट्रोल काय होते काय त्याच्यावरून जरा हे गेलो.
आमचं का अंग बाबा जेवण कमी करा काय करा लगेच कमी होत नाही त्या वर्कआउट सगळं
चेष्टा नाही माझं पण तू मधला जर फोटो बघितलास की नाही फर्स्ट इयरचा
माहिती
माझ्याकडे हाए आता हा त्यावेळेला मग तिथनं मनावर घेतलेलं मी. हे थोडंफार एकजण असंच बोलताना क नई मेंबर एकटा मित्र काय म्हणला माहितीे का चेष्टा केलास काय
म्हटलं त्या दिवशी मग जरा जरा मग प्रकाश पडला जाऊन आरश्यात बघितल्यावरती हे झालं आणि ते फोटो ही काढलेले मी आपलं ते राम मंदिराचं उद्घाटन न नव्हतं काय.
हम.
त्यावेळेला इचलकरंजित कार्यक्रम होता आणि तिथं मी फोटो टो काढले होते एस टी सरकार असला त्या दिसाल त्या फोटोत मी म्हंटलं आ ता काहीतरी कराला लागतय, मग तिथनं नाव चालू झाली आमची होडी
त्या होडीत बसल्यावर काय अडकतेस, थोडे एक तासभर कंटिन्यू बसाला लागते त्यामुळे की नाही वजन कमी होते, मग तिथनं जे मनावर घेतलो ते घेतलो मग मध्ये बंद झालंत सगळं कमी थोडंफार केल्यावरती बास म्हटलं आता लइ कमी करायच मा आणि आप्पा आणि झाल्यावर
एवढं बारीक करायचं नाही रे एवढं बारीक आपल्याला हाईट ला पर्सनलिटीला सुट होईल तेवढा ठेवायच.
ओव्हरवेट नाहीये तुझ ओव तुझा हाईटला तस तेवढं पाहिजे. लई बारीक झालं की घाण दिसतय तेे हात एवढंसं एवढा बारीक बी झालंय केवढा
ह
नाही चांगलं वाटत, पर्सनलिटीला परत्याची बघ बॉडी. जरा कशाला टाकलेल हे जिमचा फोटो टाकायचा नाही, बाबा मी तर टाकलेल तुला म्हणजे मेसेज येणा म्हणलो म ते टाकलेल की बॉडीच. नजर लागते लगेच आपलं काही तर बनत असतय, तोपर्यंत आणि मग
बल्ल्या होतय काय सगळा.
आत्तानी असलं वारं आहे. हो लवकर बर आहे सर्दी कवर नाही तर
जाम झालय सगळ.
सर्दी मला भीती का वाटते माझी सर्दी कानात जाते त्यामुळं कान लई दुखतय.
काय?
मला सर्दीची भीती एवढ्याच येईना ऐकू.
आता याय लागलाय.
अरे मला सर्दीची भीती वाटतेय, कारण माझी सर्दी कानात जात्या. मला कान तेन लय दुखतय अस ठसठस होतय कानात लगेच होत नसतय, कारण सर्दी माझी लगेच त्यामुळ होय माझ तसच आहे. माझं कान जाम होतंय ते वेगळ खरं रात्रीच असं ठस ठस दोन्ही कानांना कळ येत- सहण होत नाही ते.
मग कापूस घालून ठेव घी आत्ता जरा थोडंफार कानात वार जाऊ द्यायच नाही ग.
नाही घरात आत आहे, घरात- घरात वारच नाही आत बंद आहे सगळ. आत हॉल मध्ये बसलोय वाऱ्यात फिरणार नाही, बाबा आज.
जरी गेलीस तरी की नाही, कान पॅक करायच नाक आणि कान पॅक केलं की नाही थोडंफार बरं होतय.
मी जर रुमाल घेऊन बसले तर काय न्हवच कुठे काय लगेच होत असल्यासारखं आता व्हायरल दिवसात लगेच होतय रे. उगाच आणि घरात सगळ्यांना म्हणाल तर होणार म्हणून मी तोंडाला रूमाल घेऊन बसलोय तर काय भाऊ मुद्दामहून रूमाल वड नाकाला हात लाव कायतर फालतू पणा करत बसतात. मम्मी नाही आमची कोणाला लगेच होणार आहे झालं तर झालं गोळी खायचं काढते कशाला घेऊन मी तर मास्क पण काढलेलो.
बघ की मी आणि मास्क काढून ठेवलेलो मास्क घालायला ते अस किती उशीर. ताना वगैरे तोंडावर ठेवून बोलालोय रे.
हा हा हा हा.
तर ह्याच कौतुक ह्यांची काळजी कराय गेली तर माझ्यावरच उरपाटी आहेत ये. बघ की ह्या दिवसात लवकर होत उगाच आपल्यामुळे लगेच कोणाला व्हायला नको म्हणून जरा काळजी घ्यायला ह्याचं काय न्हवच.
बरोबर.
येडे आहेत जरा खरच.
तु शहानी आहेस सोड सगळी येडेच आहेत.
सगळी येडी म्हणत नाही मम्मीला आणि भावाला दोघांना म्हणलोय. जरा लांब लांब बसायच जरा रुमाल ठेवायच बोलताना उगाच कशाला व्हायरल होते म्हणून मम्मीला तर आमची इम्युनिटी मम्मीची वीक आहे.
हम्.
बोल.
हो. मम्मीची इम्युनिटी वीक आहे लगेच आजारी पडते पडली की दोन तीन दिवस झोपणार. तिला होणार म्हणून मी कामासाठी वरून नाही पण जी इम्यनिटी वीक आहे तिला लगेच अस व्हायरल कॅच होत रे. म्हणून तुम्ही काळजी कराय गेलाय तर ह्यांच विचार अस चालेल मी हम.
मला नाही बाई अशक्तपणा वगैरे वाटायला लागला जाणवा लागला नाही सोडी येत. जास्ती करून आता तसं. नाही म्हटलं दोन तीन वर झाले असतील अशक्त पणा येऊन मला. तरं नाही जर वाटायला लागलं बऱ्यापैकी.
हम्म.
इलेक्ट्रॉनिक आणतो जाऊन किंवा एनर्जीला आणतो.
तेवढं पिलं की निवांत एक तासभर झोप.
मला परवा जरास थोड घसा धरल्यासारखं वाटालत आणि म्हणलं ठी ते गार पाणी आता मी पिलो असेल फ्रीज मधी पितते आधी मधी. त्यामुळे जरा एकावेळेस झाला असल वाटलं मला आणि त्या दिवशी कसं मला कसं मी दुपारचं माझी झोप. झा पूर्ण दिवस सगळां घाण जातो म्हणजे मला आजारी असण्यासारखं होते. लोक चिडचिड होत्या. म्हणजे आमची सवय आहे झोपायची दुपारी. मला वाटलं त्या दिवशी दुपारी झोप झाली नाही माझी त्यामुळे जरा असं होत असलं रेस्ट घेतलं की होईल. नेक्ट दिवशी बरं होत मला आणि परत- दुपारपासन जाम झालं ते परत वाऱ्यात ना इकड तिकडे फिरलोय कि नाही. नुसता वार कोरोचीला तीनदा जाऊन आलो. त्या तिळवनीच्या इकड ते प्लांट आणयला गेलो त्यामु-
लावला का नाही.
लावलं की लावलं.
लावलं.
ह तुला थांब करतो का आणंटी आल्यात. आणंटी आलात. करतो कट होय होय तेच. होय होय, करतो तुला नंतर हा.